काय म्हणते ताई.
काय नाही बघा काय चाललंय झाली काम आवरली.
हो आवरली थोडा वेळ मिळाला ना म्हणून कॉल केलं होता.
हम हम.
तुमच्याकडे पाऊस आहेत का?
सॉरी काय म्हटलं पाऊस आहे आभाळ तर भरून आलाय पण अजून पडत नाहीये बघू.
आमच्याकडे पण आभाळ भरून आले पण पाऊस तर काही नाही.
हमम.
पावसाचं म्हणजे अवघडचेय.
हो तुम्हाला ताई तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो.
म्हणजे गोडमध्ये तिखट मध्ये असं कसं विचारतय.
गोडमध्ये कोणता आवडतो?
गोड मध्ये मला रसमलाई आवडते.
रसमलाई ओके आणि तिखट मध्ये ताई?
तिखट मध्ये आपलं महाराष्ट्रीयन चालतं.
महाराष्ट्रयन ओके ओके मासवडी थोडक्यात.
मासवडी करेक्ट.
ओके आणि पुरणपोळ्या? मला गोडमध्ये बासुंदी.
हा हा.
आणि तिखट मध्ये कांदाभजी वगैरे आवडत.
हम् हमम.
आणि पुरणपोळी तर एकदम फेवरेट आहे.
हो ना.
तुम्हाला?
आवडते पण असं म्हणजे खूप जास्त असं नाही.
ओके ओके.
एका वेळेस एखादी ठीकय असं एखाद दिड.
हा. मला तर घरचं जेवण खूपच आवडतं सात्विक. असं हॉटेलपेक्षाही.
नाही हॉटेलपेक्षा घरचं जेवण कधीही चांगलंच म्हणा
हो आणि त्यात जंक फूड ते खाण्यापेक्षा हेल्दीी फूड नेहमीित मी प्रेफर करते
हो म हॉटेल पे म्हणजे कधीतरी फॉरे चेंज म्हणून महिन्यातन दोन महिन्यातन ठीक आहे हॉटेलच पण कंटिन्युअस नाही खाऊ शकत आहो आपण
हो मी पण दोन एक महिन्यातून करते पण एखाद्या वेळेस ठीक आहे पण कंटिन्यू नाही
कंटिन्यू होतय नाही आणि आपल्याला आपल्याला स्वतःलाच नाही आवडत आवत
तुम्ही जॉब करता का
हो मी जॉब करते एका ठिकाणी आता सध्या सुट्टीवररतीय
ओके ओके मग तुम्ही स्वयंपाक पण घरी करता का
घरीच करते मी
स्वयंपाक घरीच करतना त्यात सात्विक जेवण बनवताना आपलं रोजच डाळ गोरण भात
हो हो
भाजीप
हो भाजी होय वर
हा थोडस कमी ऑइली करता ना ऑइल कमी आणि आपले ऑइल चेंज करून करतात ना
हा म्हणजे एकच टाईपच कंटिन्यू नाही वापरत मी हा म्हणजे समजा मी फ्लॉर रेग्युलरली वापरते ना
हो
तर त्यामध्ये मी ऍडिशनल राईस ब्रॅड किंवा दुसरं पण एखाद वेळेस सोयाबीन पण वापरून बघायचं कारण मला माझ्या एका मैत्रिणीनीी सांगितलं होत की एकच एकच टाईपचं नाही वापरायचं थोडासा चेंज ठेवायचाच
ओके ओके लाकडी घाण्यावरच पण खूप छान मिळतात आता सध्या
तर ते इथे माझ्या इथे जवळपास नाहीत नव त्यामुळे मग आपलं जे रेग्युलर पॅकेटचं आहेेतं तेच
थोडस राईस ब्रँड म ना ते पाम ऑइल पण ॲड करतात मी ऐकलेले असं
हा का नाही काय कल्पना नाही आ
ओके ओके ऐकई तुमच्या भागात कोणता प्रसिद्ध पदार्थ आहे
आमच्या इकडे मिसळ
मिसळ ओके ओके आम तुमचा भाग कोणता आहे
माझं माहेर इकड खेड तालुक्यात येतं
हा
म्हणजे खेड मनसर साईड ला
ओके ओके
अ जिल्हा म्हणजे मला पुणेच येतो पण नगर जिल्हा जवळ आहे आ मला
हो हो आम्ही बडनगर जिल्ह्यातलेच आहे
हा हा
हो त्याच्यामुळे आमच्याकडे पण तेच प्र एकच प्रसिद्ध आहे आपल्याकडे
ते नगर मध्ये हे नाही का अ रांजणगाव गणपती आणि रांजण खळगे आहेत बघा याचे न कुंडाचे निघोषचे ते जवळ आहे आम्हाला रांजणगाव गणपती पण अर्ध्या तासावर त माझ्या गावावरन माहेरावरन आणि अ कुंड पण ते जे मळवायचं कुंड आहे ना, ज्याची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद आहे, ते पण आम्हाला अर्ध्या तासावर
अर ओके ओके, आमच्याकडे इकडं आम्ही अकोले तालुक्यातले. संगमनेरच्या तिथे, तर आमच्याकडे भंडारदारा, कळसुबाई शिखर हे प्रसिद्ध आहे, सांदन दरी वगैरे खूप छान आहे फिरायला. तुम्हाला प्रवास करायला आवडतो?
हो आवडतो ना, असं पावसाळी वातावरणात तर खूप आवडतो.
हा, कधीतरी आमच्या भागाकडे पण फिरायला या, भंडारदारा, कळसुबाई शिखर. हो हो, खूप छान आहे तिकडे वातावरण आता तर पावसाळ्यात काजवा महोत्सव आहे भंडारदाऱ्याला सुरू होतो. खूप छान दिसतात काजवे वगैरे तिथले, टेंट वगैरे ट देतात तिथे. आणि राहायची पण सोय तिथे.
हा हा, ते काजवा महोत्सवच्या इथे राहायची सोय असते का?
हो टेंट वगैरे टाकून देतात ते, आणि आपल्याला जेवण पण खूप छान मिळतं तिथेच, तेच करून देतात. तिथे फिश नॉन व्हेज वगैरे, खूप सारं असतं.
ह नाही मी नॉनव्हेज खातच नाही, त्यामुळ काही माझं हेच नाही होत.
हो हो नाही, सिम्पल पण मिळतं तिथे.
उलट म्हणजे असं कोकणात वगैरे जायचं म्हटलं ना कधी, तर मुलगा म्हणतो तू खात नाही फिश हे ते, आणि कशाला जायचंय ग तुला.
हो मला पण खूप आवडतं कोकणात फिरायला. कोकणातले फिश तर खूपच भारी. पॉपलेट वगैरे आता तुम्ही खात नाही म्हणून ठीके.
म्हणूनच मी तो मुलगा म्हणतो ना मला, तू खात नाही काय नाही काय नुसते जाऊन मग, जे तिथं खाते इथं खाते तेच तिथं खाणारय.
हो बरोबर. पण आणखी कुठे कुठे आवडतं फिरायला?
तस फिरलेली आहे मी बरंच बरं का म्हणजे. माझे वडील जेव्हा काम अ -आता रिटायर हायत ते, जेव्हा कामाला जात होते ना तर त्यांच्या कंपनीतन, प्रत्येक वर्षी याची एम्प्लॉईची पूर्ण फॅमिलीसाठी
स्ट्रिप जाते, ओके ओके.
मग महाबळेश्वर, वाई असं भर भरपूर फिरायचो.
हो हो महाबळेश्वर पण छानय.
असं गाडी करून वगैरे पण गेलेलो आहे, पप्पांचे मित्र आणि आम्ही. मजा यायची, त्या ट्रिप्स मध्ये पण खूप मजा यायची.
हो मी लोणावळ्यालाही मॅजिकाला गेलेले, खूप मजा येते तिथे पण. इमॅजिकेला, कला.
मॅजिकला माझ नाहीच, माझ जवळच नाही जास्त झालेलं फिरण. थोडं लांबच वगैरे फिरून झालेलं आहे.
आमच्या इकडं मी ऍक्च्युली पुण्यात राहते. तर इथे ना अ -कार्ल्याची लेणी वगैरे खूप छान आहे, प्रतिशिर्डी
हो.
बघण्यासारखे प्रतिबालाजी.
हो.
आणि जेजुरीचं पण जवळचय फिरायला. छान वाटतं तिथे पण वन डे साठी. हो.
मग वन डेच होत व्यवस्थित. म्हणजे माझे जे मी ऍक्च्युली सिंगल पेरंट आहे. माझे जेव्हा मिस्टर होते ना तेव्हा आम्ही फिरायचो.
ओके
पण ते त्यांना आता नऊ वर्ष झाली ते एक्सपायर झाले त्यामु मग म्हणजे असं
फिरण कमी झालं हो बरोबर आहे तुमचे कि तुम्ही कोणक कोण आहे कुटुंबात
आम्ही तिघजण आहे माझा मुलगा आहे मोठा मुलगी आणि मी
हा हा ते काय करतात
मुलगा माझा एस वायला आहे
ओके
आणि मुलगी भाजी आठवीला आहे
हो हो एस वायला आणि आठवीला म्हणजे तुम्ही एकट्याच कमावता ये का तुम घरामध्ये ओके ओके आणि तुम्ही सुट्टीच्या दिवशी सगळे एकत्र काय करता
अ ऍक्च्युली माझी सुट्टी असते तेव्हा मुलं शाळेत वगैरे असतात
हा
मग संध्याकाळीच काही प्लॅनिंग ठरला तर ठरतो कुठे जाण्याचा वगैरे
हम् मला पण कुटुंबासोबत वेळ घलवायला खूप आवडतं ते फक्त संडेलाच आणि इतर वेळेस सुट्टीच्या दिवशी मे महिन्यात वगैरे
हम्म हम् तुम्हाला किती मुलं आहेत
आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे छोटा आहे आणि एक मुलगी आहे आठवीलाय
हा हा
आणि त तुम्हाला सण कोणता आवडतो
सण असं पाहिलं तर मला दिवाळीच आवडत चार पाच दिवस िसल्या सुट्ट्या मिळतात ना
हो
त्या
हा हा आमच्याकडे धनत्रयद अशी ना मी आयुर्वेदिक स्टुडन्ट आहे ना बीएमएस ची त्याच्यामुळे आम्हाला दिवाळीला धन त्रयोदशीच्या वेळेस धन्वंतरीची पूजा करतो आम्ही गुळ आणि धन्याच नैवेद्य ठेवतो आणि ते ते या त्याचा नैवेद्य आरोग्यास पण चांगलं आहे ना आपण खाल्ल्यावर थोडासा म्हणून
त्याच्यामुळे आणि धन्वंतरीची पूजा आम्ही हॉस्पिटल सर्व बुक्स वगैरे सर्व इन्स्ट्रुमेंट त्याची सर्वची पूजा करतो आम्ही त्या दिवशी आणि परत त्याच्यात आम्ही खूप सारे पदार्थ बनवतो धनो त्रईच्या दिवशी पण
हा हा
गुढीपाडवा पण आवडतो आम्हाला गणेशोत्सव
अ ऍक्च्युली माझं मिस्टर होते तेव्हा व्हायचं आमच्याकडे म्हणजे गणपतीचं
हा हा
पण ते गेले तस आपल्याला म्हणजे जे जुन्या रुढी वगैरे आहेत त्या हिशोबाने मी नाहीये गणपतीचं काही केलं आता बघू मुलगा झालाय मोठा
हो आणि आम्ही काय गावालाच जातो आणि गावावरून येताना काय मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन घरी येतो
हम् हम हम हम
सकाळी किती वाजता उठता ताई तुम्ही
साडेसहा सहा साडेसहा
सहा साडेसहा ना काय करता सकाळी उठल्यावर
सकाळी उठल्यावरती मुलीचा डब्बा असतो माझा डब्बा
हो हो त्यात तुम्ही ऐ तुम्ही गरम पाणी पीत जा ना उठल्या उठल्या आपले बॉडी डिटॉक्स होते लिंबू पाणी टाकून वगैरे
हा हा
आणि एक्सरसाइज पण करत जा
नक्कीच तसं आता कसं आहे सर्जरी मुळे मला सांगितलीच आहे एक्सरसाइज
आज खूप छान गप्पा झालेय तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हा पुन्हा बोलूया आपण बाय
बाय हक हो दहा मिनटं करायचंय
तिकडून कट कराल काय इकडून कट
हो करते हो हो हो